हॅलो हॅलो हा लागला की?
मग माझ च कसं काय लागणा
अगं ऍपमध्येध्येच प्रॉब्लेम झालाय सर्व्ह इशू आहे. हा सारखं ट्राय करायचं
हा ह जेवलीस का नाही का अजून का नाही जेवलीस?
आम्हाला येवढाच वेळ लागतोय.
होय
होय
हा
मग काय नाही बघ कामला?
पाच ला जाणार बा आता पाच ते नऊ. सुट्टी आता कुठली आधी मधी
हम्म सोमवारी
सोमवारी आता सोमवारच ह्या आठवड्यापासून नाही घ्या घ्यायचं म्हटलंत शुक्रवारी घ्या म्हण सांगितलं आता श कर काय शुक्रारच्या त् काय करू बाई हेवी नसतात काय नसतात
ओ ओ हह
मग आम्हाला सोमारच सुट्टी असते की कसं दोघांना पण सुट्ट ठे असते की काहीतरी जरा करायला तेल माहिती ग कुठेतरी बाहेरतेन जायला
काय करणार होतीस हह
काय म्हणजे हेच की ग नाश्ता देन वेगळा चांगला
अ बरं
असंच की करते
म
मग एकाला सुट्टी असली एकाला सुट्टी नसली क नाही मग एक कामाला जाते एक खाते
एक राहते मग ते करायचं जमत
मग त्यांना सांगा सांगू शकत नाही स
कोण अगं सांगून सांगून द मुले सोमवारी द्या म्हणून सर मण त्यात हे एक महिना करा पुढच्या महिन्यापासून द्यायला ला होतो सोमवारी म्हणून
हम्म
मग आता मला सोमवारी सुट्टी पाहिजे झाल्या ग आत्ता ह्या
काय हा तारखेल काय आहे
त्यांचा वाढदिवस आहे का
अ
हा
ह् म एकदा सुट्टी घ्यायची नाही देणार म्हणला तर
ते अम्ही एकटे झाले त्यांनी मस म्हंणालात
हो आजच क
सुटी घाय फोन आलेत की हंगायचं कठ तर हय नाही बरं नाही म्हण सांगचं आणि ती घेतलीय उद्या येतो मण सांगायचं म्हणली
ते असं नाही तर मग असं करायलाच पाहिजे
आणि काय म्हणतेस ते म्हणत कीस दे मुंगलसे घ निकले त
आह
सिधे उंगलीचे काय म्हणतात की बाई घेन
हा
हॅलो ओ रवती ग फुटबॉल फुटबॉल
कळमला कळमला
भावना पोचल्या काय
भाहना पोहोचल्या तू तेवढं हिंदी बोलू नकोस बाई
मी निीडच पडतुला ते कळा
अ सी सिधे उंगलीच एवढंच समजलं
सीधे उगलीचे घी ना निकले त उंगली टेढी करले बहीित का मी म्हणालावलंय ग
ह
अस आणि काय म्हणतीस
काय नाही बघ
हा
मग तुमचं
ह हरी
हम्म
आज नवीन काय दुपारी काही नाही बघ सगळं आवरतय चला झूप काढतेय
हम् मला माहती मला वाटलेलं असते
काय होय नाही तर मग संध्याकाळी तिथं गेलं ओपेन तिथ
ह
मग म्हणून जरा असं काही कराला लागते तेवढंच एक तास भरडलं तर मग काय वाटत नाही संध्याकाळच
हम् तुला आता काय सवय झाला असेल
होय संधा त्याची क नऊ नऊ मी कळ हिकडचं भरपर हिकडच य तिकडच सकतेय घा बरोबरबरून कंटाय तेवी
एवढं हे करतात
हो
हे
इिकडची घ पुढे गेलीस की नाही पाठिंबा परत बघितलीस की हय असं झालेलं असतेज आणि परत घडी करायची मग नऊला गर्दी ल असत्या अगं आणि जास्त कने बेडन बातल्याच गर्दी असत्या
ते आता पावसाळ्या दिन सुरू झाला त्यामुळे टॉवेल वगैरे घेतात ना ग त्याच्यामुळे गर्दीला असत्या मग सर म्हणाले आता दिवाळीपर्यंत गर्दी दि आपण ल अस आ कट सगळीच नाही वगैरे चांगली पडद घ्याला येतात त्यामुळे आता तेचा माल लागते हा त्याचा माल तेटला लागते त्यामुळं आता इथनं पुढली गर्दी असता म्हण सांगितलं असं एवढी गर्दी असते ना र असं उभारायला एक मिनिट उभारायला मिळत नाही एवढी गर्दी असते कंटिन्यू काम असते
हम्
तर ब तोंड परिसर ना केवढी करदी असत नऊ वाजेपर्यंत होय आणि आम्ही नऊला जाताना डीमार्ट बंद होतय ना
हम्म
ात ना बाई ते सर काणार तर तुम्ही जाताय खरंच
हा वासडी बंद झालंय जरी म्हणलं तरी थांबावं जरा एवढं घेतो आणि जातो असं म्हणतात मी
बिलिंग काउंटरवाला जर वैतागत असेल
त्यांनी त्यांना तर लेखंडा परवा क आणि हच्या्या दिवशी रविवारी सत्ताक काय कालच वाटतं काल काय परवा दिवशी अ पॅकरला आम्हाला उभा केलेली तेवढी गर्दी होती कॅश पॉइंट ला
व
हो कॅश पड गर्दीलावती म्हणून आम्हाला पण उभं केले तू जाऊन एवढी करत असत तिथं काय नुसतं पॅकरला म्हणजे जी माणसं घेतात का नाही त्यांचा फक्त पुष्वीित घम दायला लागते
हा हा म्हणजे पटपडावर आहे ना
हा पटपटवरला मग तिथं कोण नव्हत म्हून आम्हाला नल
हम्म
मी कॅश पंडच मगाल तर सोड खरं आता लगेच लगेच मिळणार नाही म्हणलीत
मिळणार पण नाही आणि त्यावेेळेला थांबायला पण लागतेय बघ की तू शेवटला एवढं एवढं
कॅश आहे कॅशत सोड नया एक दोन रुपये जरी किती पण कमी लागल क नाही तर ते आपल्याला भरायला लागते म्हणूनच मी पहिला घेतलो नाही कॅश पइंट खरं इथे जरा ललेच काम असतील
हम् ते परवडलं बा स्वतःच कुठं देतेस
हो य ते पण हा सोड म्हणूनच मी काय बोलाय नाही
हम्म
आणि काय म्हणतेस
काय नाही बघ किती मिनिटं झाला तर बघतो का
साठठेचाळीस हजार
सहा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अजून चार कॉल राहिल्यात फक्त
को कळाला करते ज एवढं बाई मला काय समजतच नाही
अरे त्या अनुजाला एक कर करतोय मामाला केलेलो आणि समर्थच्या अकाउंट वर केलय त्याला पण केलेलो
होय पाच पाच करतीस हो ह कानी
कोणाच वाज आलय
अर मेसेज कोणा अस केलेल तुला हॅ ते अन का म्हण
काय नाही बघ चाल सगळ्यांचं जेवण झालं तुमच्यात हम्म एकत्रच बसतय
होय घरातच की हे न जातात ना एक ला पप्पा पण येतात बाराला जेवायला म सगळीच बसते
हम्
होह ते पटपट
भांडी ते सगळे झालेत म्हणजे तुमची
हो
बर काम एक बारावीस पर्यंत तुमचा आवरत असेल ना सगळं
होय सकाळचं काय दहा वाजेपर्यंत अवला ते सड हां जेव खट्टा फर्शी गॅस कट्टा लय म्हणजे
अग हे म्हणजे असं असं रोज सकाळ संध्याकाळ चपात्या भाकऱ्या थापायलाच पाहिजे असं काय लागतेचे
म मग तस असत तर हे अजिबात नाही
मरा त्यांना काय? त्याचसाठी तर आणलेला असतं नाय.
हा बरोबर बोललीस
म्हणच तर सर नवा मुलीिक मुलगी मुलगी म्हणायच आणि बरोबर काम लावायची
व
मग आणि आपल्या मुलगीला काय झालं तर बघवत नाही.
होय.
कसं जग आहे बघ की.
बघ की.
तू तुझ्या असं करशील काय सुनंला?
नाय बाई. उलट ते आणि भारी वाटणार मला. आता काय बोलत नाय तुला.
हम्म समजलं की. उलट असं पाहिजे तीने, तुमच्या त्यांच्या जीवनात काय तर करा.
तेच की.
टेन्शन नाही लय.
होय, आपलं आपलं करून ठेवायचं.
करून ठेवायचं होय, त्यांना पण त्रास नको.
होय.
आणि उगच तो आम काय आताच आता ह्याच्या आपल्यापर्यंत ठीक आहे ह्या नंतर ना नाही कशा होणार आहेत काय माहि आत्ताच नको झाल्यात.
होय होय. आता आणि आता पुरी कामं तेन करायला बघत नाहीत ग.
नाही हो. अगं मुंबईला तर बघलीच ना सऱ्हास सगळ्यांच्याकडे बाई असतात बघ. म्हणून आपली जुळणा आत्ताच म्हातारपनाची करून ठेवा. नंतर प्रॉब्लेम नको उगच.
होयच की, आपलं आपलं भारी आहे खरं ते.
होय. काय पण म्हण बाई अगोदरचं भारी होतं.
आताच झाली.
बघ की, असं वाट ते मुलींना स्वातंत्र्य पाहिजे, पण ती घेऊन लई
सूर्यवंशी मॅडम आलेल्या, विज्ञानच्या नव्ह ग. मराठीला होत्या बघ पाचवी, सहावी, सातवी ला शिकवायला.
तू कितवीला आल्यास शाळेत?
गर्ल्स हायस्कूलला? आठ हा आठवी नंतर.
मग तुला माहित नसतील, कारण त्या सातवी पर्यंतच शिकवायला होत्या.
ह मला वाटलं ती लांब केसाची एक मॅडम होती माहितीय
ती पण भेटलेली, गणिताला शिकवायला गणित
गणिताला होती, गणि
ताला, हा कायतर नाव आहे ग त्यांचं. काय तर नाव आहे, त्या पण दिसलेल्या. नाही सूर्यवंशी नाही त्या, त्या वेगळ्या नाव आहे त्यांचं काय तर, त्या पण परवा स्टँड पशी भेटलेल्या मला.
होय काय?
हसल्या बघू जाण होतो आणि म्हणलं न होते बाबा जेव आपल्या आपल्या कामाला
अ ऐके अकरा मिनिट झाला त मी तुला लावतो दुसरा
हला